हॅलो
ह
आता कस लागलय कसल बाद आहे नाही नाही म्हणतेय तेव्हा लागाल ते
बग की धर
कंठाल आलाय म्हटलं नुसतं बघूया तर नाही तर म्हटलं संध्याकाल नाहीत उद्या बघतो तर नाही नाही मणा परत यायला लागलंच
होय सबमिट झालं तर केलीस
होय केलं की सबमिट केलं वीस झालं
हम्म आता हे एक विसवा
ह माझं ते चार झिरो झिरो सेकंद झाले बहतेक मला चौतीस येतील
हो काय दिसल तुला तू डॅशबोर्ड मध्ये एकदा जाऊन बघा आप कॉल झाल्यावर
हा बघतो फोन त्यातच मी वर खाली खाली स्क्रोल करून बघितलो पहिनी ते काउंट केलं मी चार कॉल माझ झिरो सेकंड आहेत म्हणजे ते उचललं नाहीसते
हा ते पण बघायचं आणि तित. जाऊन एखादा कॉल आपला रिजेक्ट झाला असला कुठ तर रिन म्हणजे आपण काहीत चुकीच पकीचं बोललो असल तर ते पण त्यात दिसतय ग म्हणून जाऊन बघ
हा हा बघतो की
अ, जूना आलेकने बघ कायतन बघ म
त्या ते पेमेंट चेक कधी येते काय माहित
बघ की मगमाझं पण चालू झालेलं नाही बघ अजून
बहुतेक ते कुठलं तर एक टास्क म्हणजे हे फोनच टास्क पूर्ण कमप्लीट झालावर सबमिट झाला
नाही असं काय नाहीय हा बहतेक असू शकते का माहिित काय आमचं येत होतं पैसे कारण नाही आमचं आधी आता मैत्रिणीनेन केला त्यांच आधीच त्यांना डायरेक्ट आल्यात पैसे एक दोन कॉल केला तरी पैसे आल्यात त्यांना
आता काही तर नवीन केले असतील त्यांनी
काय माहिती असू शकत तस बघायला पाहिजे
हा
हा काय बोलालत आपण वॉटर पार्कच
हा काय सांगाल तू किती तिकीट किती असते
तिकीट ते आयडी वर बघ स्टुडंट आय डी असली तर जरा काहीतरी ऑफर असत्या असं तसं असते ते म्हणजे असं बघायचं जायचं झालं की नाही आपल्याला चौकशी करून जायची कुठल्या दिवशी ऑफर आहे ते आणि मग जायचं
म्हणजे वेटे एन जॉयचं तिकीट वेगळं आणि अम्युज पार्कचं वेगळं काय
हा आम्ही उजमन पार्कच वेगळं
हम इकडे किती असते तिकड किती असते
अम्युजमेंट पार्क काय आम्हाला अंदाज नाही सोड कारण म्ही आमच काय त्याच्यात चर्चाच नाही पण वॉटर पार्कच तर तेराशे पर्यंत होतं बा आमचं तरी
ह हां
तेराचे स्टुडंट होतं म्हणून आणि मग ते स्टुडंट आय आयडी वर न काढतात ना ते किंवा कॉलेजच्या ट्रिप होती त्यामुळे त्यांच कमी तर स्टुडंट आयडी असल तर त्याचं कमी त्या दिवशी तर तिकीट काढताना आमच्या आयड्याया घेऊन गेलतील सगळेजण सर सग्यांचे आयडेंट कार् घेऊन गेतील
हा हा
असं होतं म त्याच्यावर असते जर असं जायचं बी तर झालं की नाही काढून जायचं तिकेट
ह चाल
बघायचं गुगलला ते सगळं. किंवा त्यांचा नंबर असतातच नंबर बिंबर हे करायचं आणि करायचं
होय.
हम्
कॉल झाला बस मला लोई झोप्या आले
एढ झालं की झोप म आता मला झोप देत नाही बघ म्ह झोपू देत नाही मला झोप आली असली तरी
रात्री झोपत नाहीस का
आणि मी नाही झोपलो तरी रात्री झोपत नाही.
मला दुपारी झोपल्यावर रात्री येत नाही झोप
मी रात्री अग दुपारीच झोपल जरी नसलो तरी मी रात्री साडेबारा पाउणेएक पर्यंत बसलेले असतोय.
एवढा वेळ माझी तोवर निम्मी झोप झालेली असेल.
मला झोपच लागत नाही मी बिन फोन घेऊन बस. फोन ठेऊन जरी बसलो असलो तरी मला झोप लागत नाही. मग मी उगंचच वळवळ करत बसतय.
आणि पप्पांचे नाईट असल्यावर कसं फोन घेऊन बसते का पप्पांचे डे असली की ते लईत लई साडे अकरा पर्यंत फोन ठेवाय लागतो. आता ओरडत बसतात ठेवला का नाही फोन. मग कावत्यात मग हे मग तवा झोप लागत नाही मग बाहेर असते उगंच काय तर घड्याळ. काट्याकडे बघत बस कुठं हे कर ते कर असं करत बसायला लागत. झोप लागत नाही अगं दुपारी तर. अजिबात झोपत नाही मी आता बसलेकी असते फोन घेऊन.
मला येतं दुपारची तशी पण मी येईन. झोपत नाही परत रात्री लागत नाही.
ते सुद्धा आता काय काय कामं नाहीत की नाही त्याच्यामुळे झोप लागणा. कॉलेज बीलेज असलं की नाही आता मी माझं कॉलेज असायचं क नाही. कॉलेज मधन यायला मला साडेबारा एक. दोन तरी वाजलेला असणारच प्रॅक्टिकल ते सपून.
हा हा.
आणि चारला म्हणजे क्लास असायचा. साडेतीन ला म्हणजे पावणेचार ला म्हणजे घरातन जायलागायचं असायचं काय. आणि त्यात तवा एवढी झोप येणार की नाही दुपारची सांगतो तुला. मला पंधरा मिनट. वेळ मिळाला मी पंधरा मिनट तरी झोपणार पंधरा मिनिटाचा अलार्म लावून. असल असायच माझ आणि रात्री पण झोप. येत होती लगेच कारण असायचं ना उठायच असायचं लवकर. खुरटणार परत ते . कॉलेजमध्ये दगदग सायकल वरन फिराफिरी झालेली असणार त्यामुळे झोप येत होती.
तसं आता काय कामान दिवसभर बस. पळायला जायला चालू करूया काय सकाळी लवकर उठून. आता कारण तुला. सवय करायला पाहिजे लवकर उठायची तुझं कॉलेज आहे तु लवकर उठून जायला लागणार आहे.
होय सोड आपण कुठं जायचं मैदानावर राजाराम. स्टेडियमवर जायला पाहिजे.
राजाराम स्टेडियम वर व आहे,.
हम्म
लवकर पण उठायची सवय लागत्या, रात्री झोप पण येते ऑटोमॅटिक.
आठवडाभर बघ की, तू उठणारच नाहीस असली झोप येत्या, पाय दुख त्यात लई घाण आवस्था होत्या बाई, होय.
जाऊन तर बघायला तर पाहिजे, सकाळी जायचं लई लवकर जायचं नाहीय. साडेसहा -पावणेसात ला उठून जायचं नऊ वाजेपर्यंत येतय. ते परत घरला.
लईजण असतात ग तिथं
नाही तर इकडं जायचं मग, अयनसच्या नाही अलायन्सच्या रोड ला चालायला लागतय खरं, तिथं पळून चाल
पायही हे होतील रस्त्यावर पळल तसं
होय. मला भाऊ सांगत होत, मी अजून आ फर्स्ट, सेकंड इयर ला फर्स्ट इयर ला होतो वाटतं
ह
तेव्हा जात जा की, राजाराम स्टेडियम वर तुला काय होतय जायला म्हणून
पोर लय असत्यात ग तिथं
आणि खरं पोरांचं पण काय नाही एकटं जाऊन काय करू संग तर कोणत पाहिजे की,
होय.
हा म्हणलो आणि गेलोच नाही, जायला पाहिजे होतो म असं वाटत. व्यायाम पण होतोय
हा फ्रेश राहातय दिवसभर परत
तेच की नाही तर हे उठत आणि दिवसभर ते झोप झोप झोपच असते.
हम्म
कंटाळ आलाय असं लवकर उठलं तरच फ्रेश वाटते.
होय.
मी तर तुला सांगू का रोज माझा सात वाजल्यापासनं साडे आठ वाजेपर्यंत अलार्म कंटिन्यू आहे.
आय गं तरी पण
पंधरा पंधरा, तरी मला उठायचं होत नाही मी बंद करून झोपतोय.
लावतेसच कशाला.
उठायचं लवकर म्हणून.
काय करणार आहे उठून?
अगं दिवसभर लय आळस येतोय गं अंग दुखालय माझं असं वेळापर्यंत झोपल्यामुळ
हा हा
म्हणून लवकर उठायचं अ ऍटलिस्ट आठला तरी उ उठायचं ह्या हे ना खरं होतच नाही मला उटायला साडेनऊ पाहणे दहा वाजत्यात.
ह असं जास्त झोपल्यावर खरं जास्तच आळस येतोय.
हा म्हणूनच ग मला ऍटलिस्ट आठ ला तरी उठतो मी म्हणजे सात वाजल्यापासून आलाम लावलं तर आठ ला उठन म्हणून मी लावून झोपते, मला ते पण होहिना झालंय मी बंद करतोय आणि झोपतो, मी रोज ओरडते मला ते अलार्म कशाला लावल्यास ते गजर वाजालाय बघ बंद कर
हम्
उद्यापासून लावलीस तर बघ तरी आणि म माझ डेलीच लावून ठेवलोय तरी आणि ती बंद करत नाही त झोपते असं होत खरं फिरायला जायचं म्हणलं क कोण सांग कोण नसतय ग म्हणून नको वाटतंय जाव्या काय सांग आपण दोघी तुही जवया म्हणजे तर आपण जऊया
कुणीकडं
राजाराम स्टेडियम
हम
ह तर सुंदर बागे भगतसिंग बागेत जायचं
हो शहानेच त्या भगतसिंग बागेत
लाब आहेयका नाही लये
लांबाय आणि आमची पूर्वी बघितलीच ना भगतसिंग बागेतून काय करूनल ह
काय माहितय का
हा तेव्हापासूनच गी तशी करत होती ती
तस ते झातह तिकडं गेला लतं व ब नवतो वय
ते असं म्हणतात बाई ती बाग होती तिथं स्मशानभूमी होती असं तसं काय के
आता आम्ही किती वेळा गेलोय भगतसिंग वागेत आता
हा सगळे बाग फलाय तुम्ही जाईल त्यावेळेला
होय पूर्ण भाग ठरलोय आम्ही
एक स्टोरी असते मग ते का स सळी जण म्हणतात आपली शाळेच्या आधी तिथ स्मशानभूमी होती सगळ्या सगळ्या शाईच्या तिथं असते होय आणि ते खरं असते असं म्हणतात कारण ती स्मशानभूमीची जागा पण घेत नाही ना घरतेन बांधायला मग ती जागा कमी पैशात सरकारच घेते आणि त्याच्यावर शाळा बांधते
होय ते पण किंवा नाहीत तर कुठल्या तर आणि ही ठरलेली सुर ह्या शिपाई मामाची मुलगी वर्ण पडलेली एक ठरलेलं हा रात्रीच ती फिरत असत्या हा होय आणि चौ त्या मजल्यावर चौथ्या मजवर प्रत्येक शाळेेत एक ना एक खुली रिकामी पडलेलीच असत वघायच प्रत्येक शाळेत आणि या वर्गात नकी ह्या वर्गात ती असाय आणि पंधरा नंबर शाळेत एकदा ते आमची मम्मी त्या पाक कलाच शिकत होती काय पंधरा नंबर शाळेत जात होतो आणि लाड तगतावा आणि कोण तर असायचं ग महासंघ आणि कोणत असायच आणि आम्ही एकदा मम्मी घेऊन गेल ती मला आणि तिथ गेलंय वरती सगळं बंद त ते गेलंय की एकटीच
हो हो हो बापर
कळागत आधी आलतो पळत पत
ह् ती तर शाळा आता पूर्णच बंद झाली नाही ऑनलाईन असतयच
होय बंदचतो कोण असं दिसतच नाही होय
तसं आहेत सगळं देतात ड्रेस फ्री देतात शूज फ्री देतात बॅग देतात तरी कोण येत नाही त्याशा येत
होय कसं शिक्षण अग तर शिक्षक त्यांनी नाहीत ना
होय येेत
व्यवस्थित ह म्हणून असं असत ते
यात वंडला फेस आला बाई बोल
माझ्या पण पाणी पी जरा पाणी पी सपलं आता सथोडं एवढं हे कररा आणि भास ब कर उद्या करू राहात स बघूया राहातरी
बोल
हो
तो आणि मी एवढं कधी बोल नसेल, एवढं ह्याच्यावर बोलालो माहितीय.
कठून पण एवढं कधी बोलल नसल, तेवढं आता बडबड बडबड बडबड कराऽ
ता तरी असल तर सांगत तुला नाहीतर बऊ द्या
हा हा चालतय असली तर फोन कर
हा
म्हणे का
ते किती राहिऽ
आणि ते बघ, माझे तीन राहिलात, तेच ग तुझे कंप्लीट व्हायचे. म्हणून थांबलोय इ,, म तर ते कॉन्फरन्सडॅ बोर्डला दिसतंय का बघ.
हा हा बऽ तुझं कधी कंप्लेट करणार ते?
काय? आता तूझ, तू आज कि तू आज जर बोलल आपण, तर मी उद्या करतो की पूर्ण. माझं काय तीनच आहेत, हुत्यात कावा पण.
हा,
खट होईल बघ, सादा कर.
हा,